ह
हो, हो लागला वेळ लागते की नाही लागतं.
हा तेच ना मगा लागला नाही ना.
नाही मग अशी म्हणजे बातच कटून गेला.
हा ना हा तेच ना मलाही असं वाटलं लागते की नाही लागत जस.
हो, हो पण ते आपण आता ऑनलाईन असल्याच्या बरोबर लागला तो.
हा आणि ते म्हणतात आता सध्या सुरू झालेलं आहे ना.
हा ह तीन वाजताच्या पुढे सुरू झालं ते
ब झार
हज
कोय नि हांखी
अ नाही आताश. हेच आमचे हेच कामं सुरू राहत काही ऑडिटचे कामं करा काही कामं करा.
हा ना हा हो..
आता ऑडिट वगैरे झाले. अ र काम पण होत तर मग म्हटलं करून पता हे कार्य ॲप उघडली तर त्याच्यात ते. कॉलचच दिसलं मला फोन फ्रेंड्स च
हा ना
हम्म त्याच्यान म्हटलं जाऊ दे हेच काम करा
हो ते एक म्हणजे इंटरेस्ट म्हणून एखादा म्हणज काही केले कि ते केल्याशिवा करत नाही आता तुम्हाला ते सवय जसं का काम हा ना
बचत गट का पिकोफॉल
हा का पिकू फल पिकू फल करता का तुम्ही
हा पिकोफॉल पण करते मी
हा ओके
आता काही रिकम पण असलं तर मग करा काही
होव ना
अरे कशी बाहेरची काम ज आपण काही शेतात नाही जात काही नाही. शेती वगैरे आहे आमच्याकडे पण मी श आमच्या इथं शेतात काही जायचं काम नाही पडत.
आहे पण काही आम्ही जात नाही आणि गेलोय तर बाय चान्स जेवायला डब घेऊन गेलो तर जास्त वेळ थांबत नाही. जेवण करायला करेपुरतं जायचं आणि वापस यायचं. म्हणजे तेवढंही मिनटं गमत नाही. चार पाच घंटे म्हणा किंवा दोन तीन घंटे म्हणा मलाही करमत नाही.
हा ना म्हंटलं आता ह्यांच्या त्याच्यात इन्कम आहे तर मग हेच काम करा.
हा म्हणून मग, मेस सुरू केलं म्हटलं जाऊ दे माग मागे केलं होतं तर आली आणि त्याच्या आधीचे नंतर म्हणतात कॉल आली होती की ताई त्याचं तर पेमेंटच
नाही कोणाच नाही म्हणून हे टास्क पुन्हा देतात त्यांनी.
हाव काय मग ज्यांनी आधी विस कॉल केले ताई पूर्ण मग त्यांना परत हे तीस आले काय?
नाही नाही ते टास्कच नाही ज्यांना पहिले आलो त्यांना नाही आला टास्क हे. कारण त्यांची कम्प्लीट-मग त्यांचं पेमेंट
तर त्यांचं पेमेंट त्यांनी तेव्हाना तो अकाउंट नंबर टाकलेला. जे सुरुवातीचे दोन हजार आले होते की नाही. तर त्यांनी खोल्याच्या आधीच हे ऍप बंद पडल होत. त्याच्यानंतर हेे जे वीस कॉल आले होते की नाही तर हे त्यांनी केले होते वीस कॉल वीस कॉल मध्ये दोन तीन राहिले होते तर ऍप बंद पडलं होतं. मग त्याच्यानंतर त्यांनी कि नाही त्याला मोबाईल नंबर आणि बँक खातंच अटॅच नव्हतं केलं. तर ते या वेळेचे कॉल आले ना तर तेव्हा ते अटॅच केलं तर त्याचं पेमेंट आता झालं त्यांना वाटते. बहुतेक तर त्यांना नऊशे एकेचाळीस रुपये झाला अस त्याच पेमेंट पण तेचच असेल ना ते.
हा त्या त्यांचही तसच झालं ना मग पहिले विस कॉलच त्या पेमेंट झालाच नाही ना. आता म्हणजे पुन्हा ऍप केली तर आता सात आठ सहाशे रुपये झालं माझं.
मग तुम्ही परत टाकलं काय हे म्हणजे बँकेचा अकाउंट नंबर?
नाही जोडलेलाच आहे माझा मी म्हणजे माझा कॉल केलाच नाही ना.
मग माझे पहिलंच जे दोन हजार रुपये पेमेंट होत की नाही. ते ऍप मी हँडल केल हो मला ते पेमेंट झालेलं होतं. मग आता मला सध्या बँक खात्याचा नंबर आणि हे टाकायचं काम नाही आहे ना.
नाही नाही आता नाही टाकावं लागत.
तेच म्हणत कारण ते ऑलरेडी प्रोसेस झालेली आहे ना ऑनलाईन.
नाही आता तुम्ही हे कॉल केले आहेत ना तुमचे आजू
हा हा सब हा सबमिट करून राहिले.
हा मग त्याच्यातच येत राहीत ते. हम्म डबल अकाउंट नंबर डबल नाही द्याव लागत.
तेच बोले आता मी सबमिट केले ना. माझा हा सव्वीसावा कॉल आहे. असं सवीस दाखवून राहिलेस. समोर दाखवतात की, अजून तुमचे चार कॉल उपलब्ध आहेत. मग इकडे सत्तावीस दाखवतात. म्हणजे असं ते काही समजून नाही राहिलं. आता सव्वीस झालं तर सव्वीसावा कॉल हाय का काय माहिती. मग इथून चार कॉल राहिले वाटते माझे.
मग आता हे दोघीच एकीमेकीच्या इकडे झाला की नाही हा कॉल. तर तो एक कॉल झाला स बोलण झाला म्हणजे एक कॉल झाला.
होव ना एकच कॉल झाला की नाही? तर मग हा तर मग आता परत जर आपण दोघीनी एककामेकीला कॉल केला तर आता माझे पंचवीस कंप ह सत्तावीस होईल की नाही.
हा हा हा.
तर मग इकडे दाखवून राहिलं सव्वीस कार्य तपासत आहेत. आणि इकडे दाखवलं की चार का -कार्य तुमची उपलब्ध आहेत.
अ उपलब्ध आहेत तर मग तुमचे करायचे राहिले ना त्याच्यात जमा आहेत ते चार अजून.
हा मग तेच म्हणलं हे हो.
काय म्हणजे त्यांचे अजून करायचे राहिले तुमचे ते दाखवत आहे फक्त चार राहिले करायचे.
हा ना आणि इकडे तर दाखवलं की सव्वीस तपासात आहे.
हा मग ते झालेले एक कॉल तेथपासून राहिले.
हा याच्या. हा आणि तुम्ही एक ह ना मग तुम्ही एक एक कॉल सबमिट करू राहिले की, पाच पाच कॉल सबमिट करू राहिले‌.
नाही मी पहिले चार केले आहे तर चार याचा आलाता.
मग मला तर पैस झालं होत ताई.
नाही मग तुमचं पहिलंच तास काय ना आमचे पहिले वीज झाले.
पहिले झालेले आहेत.
हा वीस झालेले होते ना त्याचा आलं मग पेमेंट.
मग वीज झाले म्हणता की तुम्ही ताई तर मग वीज झाले तुम्हाला आता किती येणार आहे असं विचारत आहे मी.
आता काय माहितीय आता पहिले पाच केले मी आता डबल आलं पाच या्याचं मला टार्गेट.
तर मग माझ्या जवुबानां तुम्ही जे म्हण सांगत आहे की, नाही तर त्यांनाही ते आधी वीस आले झालेली आहेत त्यांचे अ तर त्यांचे आता काय माहित मी विचारतो त्यांना तर त्यांचे पाच झाले होते. तर त्यामुळे तेथले काय दोन तीन खाले गेले ते तशा कन्फर्मने सांगून राहिले क बरी तर
खाली जाऊन राहिले माझे त्याच्यातले दोन खाली गेले.
ह माझी त्यांचे खाली गेले तर त्या म्हणतात सात झाले ते दोन खाली गेले पण ते गिंती काही तेवढेच धरल्याले जातात ना.
धरल्या जातात पण सेकंड नाही धरल्या जात ना ते जेवढं आपण बोललो तेवढेच सेकंड धरल्या जातात.
हा नाही सेकंद धरल्या जातात पण कॉल तर धरल्याच जाते की नाही.
हा कॉल मग माझ्या झिरो
तेच आता मग बहतेक मग आता समज तुम्हाला अस म्हटलं च ते तीस कॉल न येता दहाच कॉल येऊ शकतातस. पलती झालेले आहेत तुमचे. हाव काय बहुतेक मलाही असंच वाटरू रायल मग.
हा कसे येतीलन बहुतेक दहा येत असेल.
पण कोणी म्हणते तसं नाही आहे ते कॉल वेगळे होते हे कॉल वेगळे आहेत सिंगल तीस म्हणजे तीसच येतात.
हावना का मग समजतेस ना आता दहा नंबर जाते का. प पं -पंधरा व गेल म्हणजे तिसऱ्या टार्गेट कराच लागते कम्प्
करायचं हा हाव म्हणजे ते पुढचं आलं म्हणजे समजून जायचं तीच
कारण पहिले पाच्या चालूय आता म्हणजे ते वरात वात
हा हा वाढत वाढत जात ते कमी नाही होत मग पुढच्या पाच आले म्हणजे समजून जायचे
त्याच्यात महिला पच्या कमी येत
हा महिला कमी म्हणजे बऱ्याच जणांची पूर्ण होऊन राहिले ना
हा टास्क पूर्ण झा माझ्यावर आता आलं ना आता त्याच्या कॉल करायची पंचायत पून राहिली मग
नाही मग तई मग आहेत ना खूप जणांना लेट येत आहे आता तुम्हाला कधी आलं हे
मला कालपासूनच आलं ना
हा मग तुम्हाला कालपासून आलं की नाही तर आम्हाला आजची किती आहे नऊ आहे ना
हम्म हम्म हम्
आम्हाला मला मला वाट असं वाटते पाच तारखेपासूनच येईलय
ह काय नाही माझ्या याच्या पहिले तर दाखवलंच नाही मी काय केलं डबल ऍप घेतली कार ऍप
हा
इन्स्टॉल केली त्याच्यानंतर आलं मला टास्क हे
हा ओके
हा पहिले येतच नवत वीस वीसच दाखवून राहिलं मग पाच सहा दिवस मी तशीच घुमली म्हटलं कडे रोज रिफ्रेश करत होती म्हटलं त्याच्याविषयी आपण कार्य डबल इ् इॉ करू
काण ह
तर डबल इनस्टॉल के बरोबर हे ट असत आलं मग
हा हम
बहुतेक मला काय वाटते डबल कार्य आहे करत राहाय लागते ते म्हणतात ना अपडेट करा अपडेट करा
मी ते अपडेटच नाही केलं ना किती दिवसां ते दोन हजार चोवीस मध्ये आलत की बहुतेक चोवीस मध्ये चालवत ना याच्या आधीचे ते दोन हजाराचे क्शन
नाही पंचवीस मध्ये
पंचवीस मध्ये आल त गे
हो हो कारण एक वर्ष झालं माझी आत्या वारली होती त्याच दिवशी हे टास्क आलं होतं
हा काय त मग तेव्हा आल होतं की नाही त्याच्यावर सहा महिन्यांनी परत आला आता हे सहा महिन्यांनी थोड आहे की हे आता काही दोन महिन्याच्या नंतरच
ती तिसऱ्या महिन्यात आल होतं तिसऱ्या महिन्यात आल हो नाही हे तिसऱ्या हा तिसऱ्या महिन्यात आलं तर आता सातवा सव्वा महिना सुरू आहे जातवा लागला आता
हा सातवा मग तीन महिन्या नंतर चाले की
साऊथ इंडिया
अनको ह मते अदो तस नो करर अदो
ते ऑनलाईन ऑनलाईन जे काम आहेत ते
होा ना ते असं म्हटलं चालते कधीही देऊ शकतात आणि कधी राहू शकत अधु ते आज कल्ला खरी
आता ते कसं आहे हे ऑनलाईनचे काम झाले त्या ान बाईल काही हडल करताय ते काही करता नाही आता आपण त्याच्यावर माहिती खूप दिवसाच करून राहिल म्हणून जमून राहिल
जमून नाही अस एकदम येत नाही बर हडल करत
नाही फोने टाकणार अर हे मुलांना वगैरे कसे नाही मोबाईल असतात त्यांना जमते
हे ग न ना
आपल्याला त्यातली माहिती नसते ना त्याच्या काही माहती नाही राहत
ह हा
काय सुरुवात
काही नाही बा माझा मुलगा वर वर आवा मी तिसऱ्या मजल्यावर तर हे वरून मातीगीती पडली असेल काही हे भिंता पडून राहिला पा पावसाच्या आणि्या भिंताच्या सिमेंटच्या पूर्ण हे झाले आहे स्लॅब म्हणजे त्याची रेती रेती पडून राहिली ते कोल्डी झाली ते फेकून राहियला खाली म्हटलं डोळ्या जिंक कोणी येत जाते तर
ह होा बरोबर आहे चला मग ठीक आहे करा का मग हा हा
ह